येत. बोला गुड मॉर्निंग. काय करताय?
काय नाही हो. सकाळचे काम आपले. स्वयंपा- झाल आहे. तुमच्या मामांचं जेवण- चालू आहे. राज बी या स्कूल मध्ये गेले. राज गेलाय कॉलेज ला.
हम्म हम्म. बरय.
म आता माझ स्कूल सुरू झाल.
त्यांचे डब्बे म लागतील तुम्हाला आता. मामा कधी आले?
मामा रविवारीच आलेले आओ संध्याकाळी.
बरं.
हम्म, आली हिंडून फिरून, मामीला ठेवलं घरी.
हं, मग मामीला गीरायक होत सांभाळायला पण
कठे आओ बाय नका विषयच नका काढू तो, तो विषयच नका घेऊ ल त्रास होतय मला.
हं मी घेऊन आलेली आहो, पण मला ते तिला बांग इंजेक्शन जाय द्यायलाच लागेल का कम्पल्सरी?
दोक्याना आम्ही रोजूला पूर्ण नव्हते दिलेले, पण मग दोन देयेल होते रा
किती लागलेलं, किती पर किती पैसे लागले त्याला? मी आओ आमची इकडं ओडाला विचारलं, सरकारीचे तो पण, पण ते बोलले काई गरज नाही मारायची.
नका-नका मारून द्या, ते ना नाजूक राहते ते इम्युनिटी पावर कमी राहतोय त्यांच, थोडं काही दुखलं का ते जा्म होऊन जात आओ.
होना, मग त्याच्यामुळच मी म्हटलं यांना विचारू. कारण वा अच्छा-अच्छा.
हा.
मला घेऊन जायचंय आज, घेऊन जाईल, नंतर परत दुख ख त्रास वगैरे काहीच देत नाही तो.
नाही ना?
खेळतो -भिळतो हा मस्त खेळतो, आता फरची पुसत अस तीना पोचा असतो, त्याच्या ते दोऱ असता ना, इतका उड्या मारतो इकडून इकडे इकडं
आओ ले ऍक्टिव्ह राहत्या, ते ते अ एक-एक, दोन-दोन रुपयाला का पाच रुपयाला आणलेला होता हो तो बॉल छोटा?
बॉलर आहे, त्याला पिशवी आवडते खेळायला.
ते छोटे-छोटे बॉल आणायचे.
बॉल नाही खेळत, तो पिशवी खेळतो.
नही-नही, नवीन-नवीन खेळा त्या रोजी खेळायची तशीच पिशवी सोबत खेळायची. ह कशालाय बी. हा ना ते छोटे बॉल राहत्या पहा, पाच-पाच रुपयाचे छोट्या मध्ये एकदम? इतकीे खेळायची रोजी त्या बॉलला बापरे.
याच लइ, हा फक्त हा काय कर तो उड्या मारतो डायरेक्ट, इकडच्या पलंगावरून इकडे, इकडच्या पलंगावरून तिकडे. एवढा जबरदस्त उड्या मारतो.
मग तेच ना हे लागलं-भागलं ना त्यांला काही, मग त्याच्यासाठी. ते गरजेचं असत त्यांना, इंजेक्शन म्हणजे. नही बाई एवढं सांगता येनार आपल्याला आता.
म मारायला लागेल ना? किती महिन्याची झाली होती, तेव्हा मारलं तुम्ही रोजीला?
तिला अ ती काय दोन महिन्याची आणली होती आपण
हम्म.
त्याच्यानंतर कधी नेलं होतं काय माहिती बाई त्या, हाये त्याच्यात एक कार्ड अजून तसच ये. पण ते वर्षाच्या आतच द्याव्या लागत्या आओ सगळे. हा वर्षाच्या व्हायच्या आत, हम्म.
महिन्याच्या आत, ती आता दोन महिन्याची झाली, आता तिसऱ्या महिन्याचा झालाय हूल तो.
हा हा नेऊन पाहिच ना मग त्या माहिती राहता बरोबर ते डॉक्टर लोकांला ते बरोबर सांगत ते. पहिल्यांता तुम्ही घेऊन जा अ
मालजजालावर.
पहिल्यांदा घेऊन जायचं ते पुढच्या डोसची तारीख बरोबर देतात ते लगेच.
ह.
हम्म देऊनच घ्यायचे पण मग.
ह मम्मी ते सलू हणू नको.
हा. मामा लगेच निघेले परत दोन रानायला बर का. मा आमला लगेच दोन घ्यायला तयार जोडीच आण आणू म्हणा आता आपण. तुम्ही कोणीच राहते नाही म्हंटलं तुम्ही थोड्या वेळासाठी मी चोवीस तास म्हणलं तिच्या सोबत होते माझ्या जीवाला माहिती म्हणलं मला कि. त्रासूर आहे ना
मग मला तर रोज आठवण य त तिची रोज मी त्या दिवशी तिचा शेवटचा फोटो काढलेल्या होता आम्ही नाही का फोटो काढत होतो दाखवला मी त्याचे त्या दिवशीला फोटो काढलेले होते.
लई त्रास झाला हो तिला इतका त्रास झाला. इतकं म्हणजे मला जर ते आठवलं ना त डायरेक्ट रडूच आओ.
बाई मला तेवस त्या दिवशी तुम्हाला फोन करायचा करायचा पण यान म्हणे नको करून. मग मी केलाच नाही तुम्हाला.
मी कोण अशीच बोलेल नाही साक्षी मला खूप फोन आले रिअल इस्टेटचे ठेवून देत नव्ह ते. म्हंलं नको ठेऊ आणि इतके फोन यायला लागले लगेच
विचारलं एवढ्या जणांनी विचारलं काय झालं. काही नाही रोजियाच्या त्या रोजियानी विचारलं काय झालं म्हणे त्याला.
हम्म.
म सांगितलं म्हटलं कुत्र्यानी असं असं बाबरे म त्या दिवशी तर मी विचारलं.
हा ना एवढी लहानची मोठी केली तिचं का मरणच ते तिकड होत काय माहिती आओ ते बंगल्या
न म्हणायची ती जागा चांगली नव्हती तिथे तिला ती जागा चांगलं नव तिथे गेली का ती तिला काहीतरी होनच यायचं.
आणि सा तुम्हाला सांगू का मला दोन तीनच दिवस आधी स्वप्न पडलं होत ते बी पहाटे पहाटेच.
हा.
का रोज इथे मामा त्यांनी ते बंगल्याच ते चेंबर काढलेले ना घाण पाण्याचे. त्याच्यात ना पाणी साचलेलंय. तर ते डायरेक्ट असं स्वप्न पडल तर करोजी त्याच्यात मरून पडेल ये.
बाबरे.
डयरे सांग संगीत असं दाखवलं होतं पूर्ण तो संकेतच दिला जसं काही मला आणि मारायच्या आदल्या दिवशी ना ज्ञान आणि रिया आणि त्या चेंबरूनच तिला धरून आणेल ये त्या चेंबर वर जाऊन बसेल हो तिढ.
हा.
हा बेडकांच्या आवाज ऐकत बसलेली होती.
हा पक्षी बघतो वगैरे मस्त त्याला मी दोन जेवर मी फरची पुसत असते मी जेववर का काम करत नाही ना तेव्हाच मी त्याला बाहेर काढ यांच्यावर डिपेंड नाही आमच्या इथं बोक आहे नातो डायरेक्ट त्यांनी जर बघितलं ना याला डायरेक्ट धरून घेऊ एवढा डेंर त एवढ मोठा तोढे
नाही हो तुम्ही ना डायरेक्ट हे आणा त्याला बॉडी बेल्ट वगैरे सुुद्धा आणा.
तो बॉडी बेल्टच आणायचा आहे त्याला आणि आता त्याला मी फक्त जेव्हाच बाहेर काढते.
राज म्हणायचा हो राज इतका ओरडायचा मला का. मम्मी तिला बाहेर जाऊन देऊ नको तुम्हाला खरं सांगते. त्या अंग सुद्धा जाऊन देऊ नको म्हणायच. का तिला सवय लागल मम्मी ति सारखी बाहेर पळल.
मग याला पप् ते बाहेर घेऊन जात त्या ना तर तू तेव्हाच बाहेर जातो. मी न मी असल का मग तो घरात खेळतो. पण हे यांनी सवय लावली बाप्पांनी माझ्या चल बाय ह चल बाहेर. बाहेर सोडलं का इतका पळतो इतका पळतो.
नाही ठीके बाहेर न्या तुम्ही पण
पण जेववर आम्ही लक्ष राहू ना हा मग मी तेव्हाच त्याला बाहेर ठेवतो. तुम्ही जेव्हा बाहेर पोसते ना तिथे हम्म.
घेऊन यायचं. आम्ही असंच हलगर्जीपणा केला आणि पाबा आज जीव गेलाय तिचा निघून.
ह. आणि आपल्याकड ते घरातच ठेवायला लागत तुम्ही त्याला बाहेरचवायला. आम्ही रायरेक्ट रूम. हम्म सिटीमध्ये आणि त्याच्यामुळे सिटी मधल्या टिकता.
हा.
आणि आपल्यानं ते बाहेरले पळतता.
मला काय वाटायचं माहितीय का आता आपला हा काळू आहे ना लालू. काळू त्याची ओळख झाली होती त्याच्यामुळे आम्ही टेन्शन फ्री झालो होतो. पण हे बाकीच्या कुत्र्यांचा कधी विचारच केला नाही ना.
आणि आपलं गाव कसं लक्ष ठेवायचं तिच्या
हा तो कंटिन्यू सोबत राहायचा असा खेळायला बघायचा तिच्या सोबत. आणि तिची पण ओळख. झाली होती ती पहिली अशी घाबरायची त्याला पण नंतर नंतर नव्हती घाबरत.
ती त्याला नंतर कलटी मारायची त्याला म्हणायची त्या बायकांशी कलटी मारायची. त्यांनी पाहिच्या आत ती पळून पळून जाईल म्हणे.
येच ना तिचा तो त्रास म्हणजे साक्षी काय सांगू तुम्हाला तिन शेवटचा श्वास माझ्या मांडीवर घेतला माहिती आहे का?
मला सांगत होती ती मलाच इतक हे झालं आम्ही इतकं रडायचो इकडं. म्हण की बाई मला असं झालं मी दिला यांना हे लाऊन नाही कस? घेऊन आले एवढं सांभाळलं.
लई कठीण आहे हो लई कठीण आहे जीव जर लागला ना.
मग तुम्हाला सांगता आता मला परत हे. काढल्या दिवशी न सात का आठ दिवस झाले सातच दिवस झाले असतील तिला आणि ना दर्शन मला म्हणायला लागलं मी म्हणायची का तुम्ही इंजेक्शन ने मारती तर
हम्म.
अ देऊन टाका जाऊ द्या नाहीत हे काय बोलायला लागले. दर्शन म म्हटले जाऊद्या तिला गिराईक शोधा आणि देऊन टाका त्याला तुम्ही जर खर्च करती नाहीय काही तर ठेवून काय? करू मग त्यानी आणलं खरच गिराईक चार हजाराला मग तो पोरगा म्हणे मी येतो लगेच घ्यायला मी इतकी रडायला इतकी रडायला लागली सात आठच दिवस झाले. तो आज लई जीवु लागला मला काहीच त्रास देत नाही तो. काहीच त्रास नाही त्याचा खायचा प्यायचा.
आहो कडे पण तु्ही लई जीव लावा बाई इतका त्रास होतो साक्षी मला अजून विषय आणि तिच ते दुखणं जर आठवलं.
पण ती असे लई भारी अशी बसायची रोज रोज ते म्हणायची नाही का?
हा.
कुठ गेली कुठ गेली.
तिन लई नाव ठेवले होते. लई बोलायची मी तिच्यासोबत. कारण मला कोणी नव्हतंच ना ओ, राहत दिवस भर.
मला येतं म्हणजे अस नाही का रात्रभर त्याला काहीतरी वाग असं म्हणायच. हा रात्रभर झोपत नाही. दिवसा इतका झोपा काढतो. मला रा रात्री रोज झोपून. मी रात्री दोन तीन वळा वेळेस चक्कर मारून येते. त्याला जवळ घेते. आणि तो पण उठला का? यंनदा कोणाला नाही पण मला लगेच माझ्या जवळ येतो. असं नाही का लगेच जवळ येत.
नाही ओ लई कळत त्या मुक्या जीवांना. कोण जीव लावत. कोण बोलत. कोण असं हाड हाड करतं. सगळं समजत.
सगळं समजतं. अन ते लगेच माझ्या जवळ येत. उठल्या उठल्या झोपेतन येते ना. मी त्याच्या रूम मध्येच झोपते. मी त्याला दिवस भरेना. डायरेक्ट कडी लावून घेते.
सगळ्यांना लळा लावला होता. शळी ह्यांचे त्यांचे सगळे.
ह खरंय.
त्याला का ते थोडा दिवस राहायचं होतं. म्हणून काय माहिती. एवढा तिने लळा लावून ठेवला सगळ्यांना.
तिने लई हे केलं अस नाही का. प्रत्येक जणाला असं. कुढ असायची ती. प्रत् प्रत्येक जन रोज कुठे गेली रोजी इकडून घेऊन या. आणि मी याला आता रोजीच म्हणतो.
हा ना.
मी याला रोज आवाज देते ना. ते माझा कुन कधी कधी तोंडात ना रोजी नाहीयेते. आर्या म्हणते अगं रोजी नही तो लीओय. आर्या इतकी रडायची. तिला समजल्यावरती. कारण तिने आणलं व्हिडिओ कॉल करायची ना. आम्हाला दाखव ना ग आम्हाला दाखव ना.
लई छान झालं होतं ओ ते. त्याला बॉडी बेल्ट आणाय चा. त मामानी मामाच नाही म्हंटले. मामा म्हणे नाही नाही काही नाही म्हणे तिला. मोक ळ. तिचा काय जीव नाही का म्हणे. आपल्याला तुला ठेव हा चालेल चालेल.
हा. परत कर.